बोला ना काही नाही पाणी भरतेय.
आता आल का पाणी?
हा. केव्हा च आले.
हो का किती वाजता आला होत?
ते काय सहा ला.
सहा ला सहा ला येत.
हा तुम्ही ऊटेल नव्हत्या.
हा लय लवकर आल होत ग.
हा आणि लवकर गेलंना.
चहा पाणी झाली.
नाही अजून दूधच नाही आलं.
नाही का.
हा
तू किती वाजता उठली? हम् हा का.
हा पेपर ना आज त्याच्यामुळ,
काय आहे?
पेपर हे अकरावी चे.
काय झालं?
अकरावीचे मराठीचा आज हे
तो आकरावीलाये का आता?
हा.
हो का, कायचा पेपर आहे मराठीचा?
हा.
हो का, किती वाजताय काय?
साडे नऊला भरन, साडेबाराला सुटण.
झाला का मग अभ्यास?
हम्म, हे काय म्हणत्यात? पुस्तकच नाहीये, अभ्यास करायला. काय माहितीय, अकरावीला पुस्तक नाही राहात ना वाटतं
हा.
हा, त्याच्यामुळं मंग नव्हते घेतले.
हो का?
हा, तुमची झाली का चहा?
ते नाही न आजुक.
कौण?
दुधच नाही आलं आमचं पण.
तुम्ही पण घेतात दूध?
हा.
हाव का, तोंड धुतलं?
हा, धुतला ना.
हाव का?
पेपर कुठे, खुत्ल खुलताबादला?
हा, कमला नेहरूला.
कमला नेहरूला ऍडमिशन घेतलंय का?
हा.
आर्टस मधी का, कॉमर्स मधी?
आं?
आर्ट्सला आहे का कॉमर्सला आहे?
आर्ट्सला हे हा, आर्ट्सला चे. सायन्स घेयचं होतं, पण मग तिकडं माझ्या सोबत कोण नव्हतं ना.
हम्म. सब्जेक्ट काय काय घेतलेले गं? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. ह